लो. हा, येतोय ना आवाज? पाऊस चालूचये का अजून?
नाई, पाऊस आता थांबलेलाय. दिवसभर. काल तर रात्री चालूच होता, रात्रभर पाऊस चालू होता काल. हं.. आता थोडा थांबलेला आहे.
आमच्याकडे आत्ता भरपूर चालू झाली, थोडा थांबला होता.
हो, ना. हा.. हा.
तरी पडेल, आज दिवसभर.
हा.
आता पडणारच. दिंडी वगैरे गेलीये, पालखी गेली. आणि आता परत, अ.. दही अंडी आली. तेव्हा तर पडतोच पडतो. अ
पुढची यात्रा असते, त्या दिवशी बी पडतोच. वारकरी लोक, येऊन गेल्यावर बी जास्त पडतो आणखीण मग. हा, तेच तर. हम्म्.. हम्.
तरी या वर्षी जरा जास्तच पडला, पण हे ना. कारण पालखी पण मध्ये थांबवली होती त्यांनी. पूर येईल म्हणून, इंद्रायणीला. ह्ं.
आता त्या पालखीमधले, लोकं बिचारे अक्षरशः, पावसात ओले होत चालतात ओ. म्हणजे जेव्हा दिंडीचे ते व्हिडिओ बघावे नां, तर खरोखर अगदी म्हणजे अक्षरशः आता आपण साधं नुसतं पावसात ओलं झालं, तरी आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे लगेच सर्दी वगैरे. पण त्यांना, बिचऱ्यांना ऐक तर कसं कुठेतरी झोपायचं, नाही का, कुठेतरी अशा पावसाळ्याच्या ह्याच्यात, किती भयानक असतं. नाही का?
हो.
म्हणजे चित्र जरी डोळ्यासमोर आणलं, तरी असं तरी बिचारे म्हणजे पावसात देवाचं नाव घेऊन चालत राहतात, चालत राहतात. नाही परमेश्वर करून घेतो, त्यांच्याकडून.
बरोबर.
तसंच म्हणावं लागेल. करून घेतो परमेश्वर त्यांचा
तेच ना.
आणि काय जे असेल ते खायचं. असं काही-काही लोकं, एक महिन्याच्या वारीला जातात. एक महीना, पूर्णपणे बाहेर असतात. नाही का ठिक ठिकाणी त्यांना जे अन्न मिळत जातं, ते खातात ठिकठिकाणचं.
हम्. हा.. हा.. हा.
असं. आपण घरी असतो, तर घरी किती ते अगदी जीवाचे हे करतो, चोचले करतो. बाई हे नाही ते खायचं, ते नाही ते खायचं. आणि जेव्हा आपण वारीला जातो त्यावेळेस सगळं जे असेल ते, गपचित खाऊन घेतो. म्हणे त्याला ती चव पण लागतेय. चार जणी, बरोबर असतात. नाही का? आणि एकमेकांच्या हेच्याने, ते खाल्लंही जातं. त आणि कसं? देवाचं नाव घेत चालतात त्यामुळे, त-तोही आनंद वेगळा असतो.
हो.. ते एक त्या निमित्यानेच, चार लोक भेटतात.
हा. सगळेजण एकत्र आलेले असतात आणि भगवनताचं नाव घेत, अगदी सगळ्या गोष्टी करतात ते. त्याच्यामुळे त्यांना काही पाऊस बी लागत नाही, थंडी बी वाजत नाही आणि जरी वाजली किंवा पाऊस लागला तरी ते नाव घेत चालता काय नाही निघून जाते ती वेळ पण निघून जाते त्यांची असं
तेच ना नाहीतर आजकाल फोनमुळे काय कोणाच्या गाठी भेटी नाहीत काही नाही फक्त फोन वर हाय हॅलो
मोबाईलमुळे तर आता काही गाठी भेटीच राहिल्या आणि फोनवर बोललं तिथेच अर्धे भेट होऊन जाते तुमची
हो
नाही का त्यामुळे येण्या जाण्याचे प्रमाण आता कमी होऊन गेलेले आहे नाही का आणि काय पहिली गोष्ट हम्म
संभाषण होतच नाही नीट इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करा तिकडचा मेसेज इकडे करा असं होतं
हो ना हो ना मोबाईलमुळे खूपच हे झालं हो पहिलं तरी चांगलं होतं कमीत कमी नातेवाईक एक मेकांकडे यायचे बोलायचे बसायचे आनंद वाटायचा आता तर कोणीच कोणाकडे नाही येत
रचना
नाही ना मोबाईलमुळे, टीव्हीमुळे त्या टीव्ही मध्ये पण सिरियल वगैरे दाखवता, अक्षरशः निगेटिव्ह दाखवता काही पण म्हणजे त्याच्यामध्ये आता अक्षरशास्त्र काही नाही का एक खूपच काही निगेटिव्ह त्याच्यामुळे नाही म्हटलं, तरी ऑटोमॅटिक मनावर परिणाम होतोच. आणि ऍक्च्युली जे पॉझिटिव्ह घ्यायचं, ते पॉझिटिव्ह घेत नाही अस आहे.
हो
जनरली म्हणजे असं, ऍक्च्युली त पॉझिटिव्ह घेतलं तर, पॉझिटिव्हच घडवू शकता ना सगळं. पण
पण ते दाखवलं पण जास्त निगेटिव्हल, त्यामुळे मग एक आकर्षण निर्माण होतं. त्यामुळं आजची पिढी पण बिघडलीये त्यांच्यामुळे.
आता आजच्या पिढीच तर तुम्हांला सांगते लग्न म्हणजे त्यांना तर, अक्षरशः बावला-बावलीचा खेळ वाटतो. म्हणजे काय लग्न काय करता, लव्ह मॅरेज काय करता.
आणि पटलं ठीक, नाही पटलं लगेच मोकळं. जे तिथे मोडायला बी वेळ लागत नाही अशी गोष्ट
खरंच आहे.
नाही का, पूर्वी किती म्हणजे अक्षरशः किती कि ती विचार केला जायचा पूर्वीच्या काळी. नाही ना मोडणं तर दूर की बात पण आईवड डलांच्या म्हणजे सल्ल्याशिवाय काही गोष्टी व्हायंच्या नाहीत पूर्वी आई -वडील, जे करतील तीच 'पूर्व दिशा'.
हो..
नाही का, आता त मुलांची स्वतःची चॉईस असते मुला- मुलींची. तरी सुुद्धा त्यांच्यातले आमचे मॅरेज म्हणजे सक्सेस होत नाहीत.
नाही.
नाही का, हूं अवघड होऊन गेलेले आहे. आणि आ आता तर मुलीचं प्रमाण कमी होऊन गेलेलं आहे. मुलं जास्त, मुली कमी त्यामुळे मुलांना मुली मिळत नाही आता अस हा ते पण प्रमाण खूपच वाढलेलं आहे, बरं प्रत्येक से- च्यामध्ये वाढलेले समाजात मुलांना मुलीच मिळतं नाही मुलांचे वय वाढताय आहे आ, असं नाही का?
बरोबर आणि अपेक्षा पण वाढल्याय मुलींच्या.
हो ना अपेक्षा खूप वाढल्या मुलां, मुलींपेक्षा, मुलींच्या आईवडिलांच्याच जास्त अपेक्षा आहे ताई. असं ना. मुलीच्या आईवडिलांचं कसं असतं? म्हणजे मुलाला घर पाहिजे. म्हणजे मुलाच्या आईवडलांचं जे घर असतं, ते नाही चालत. त्यांना मुलाच्या नावावर काही आहे का, त्याच्याकडे फोर व्हीलर वगैरे आहे का?
हो खरंच ये.
अहो पण घर एक तयार करताना स्वतःच्या हिम- तीवर घर करायचं, तर माणसाची जिंदगी निघून जाते तेव्हा ते घर होतं.
बरोबर.
पण त्या मुलाच्या हिमतीवर घर करणं आपण कसं विचारू शकतो का मुलाच्या नावावर घर आहे का?
तेचना.
असं मुलाच् मुलीच्या आईवडिलांनी पण विचार केला पाहिजे.
हा.
ज नाही का? असा जर विचार- - तरच ते सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं ना म्हणजे नाही का
नुसत्या चार भिंती बघण्यापेक्षा त्यातली लोकं बघा ना कशीयेत. तुम्हाला घर म्हणून हे करायला - -
हा समोरची व्यक्ती कशी आहे. ते बघा ना तुम्ही.
हा.
आणि नुसती श्रीमंती नई महत्वाची ना?
हा ती आहे. तोपर्यंत सगळे साथ देतात नंतर सगळे पळून जातात.
उलट कष्टातून वर जो येतो त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव असते.
हो.
अशी गोष्ट असते.
आयुष्यात साथ देणारी माणसंच महत्त्वाची असतात खरं
हम्म तेच ना? हो ना नाई आज त म्हणजे आत्ताचा त हा भयानक मोठा प्रश्न आहे मुलांना मुलीच- - मिळत नाही. म्हणजे अक्षरशा मी बघ- - ते ना काई काई समाजामध्ये तर लोक अक्षरशः मुलं म्हणजे- - विधवा बाईशी सुद्धा लग्न- - करायला तयार आहे किंवा परजातीची असली तरी चालेल. पण असं इतकं म्हणजे भयानक हे- - असं नी करायल पायजे ना? अशे ठिकठिकाणी वध वर मेळावे घेता. काय- - तिथे त अक्षरशः म्हणजे जसं काय बाजारच मांडता असं दाखवता ते. असं मुलींच वैगेरे
हावो
अपेक्षाच खूप हे मुलींच्या गव्हर्मेंट सर्विस पायजे. सो- त्याच्या नावावर घर पायजे मुलाचं त्याची फोर व्हिलर बघ वगैरे आहे का नई असं. चुकीच्- - ते असं जर प्रत्येकानेच विचार केला त मग गरिबाने काय करायचं?
खरंच.
जगामध्ये सगळे काई श्रीमंत आहे का सगळेच - - काई काई शून्यातून विश्व निर्माण करणारे पण असतात.
हां.
नाई का? काईकाईंना आईवडिलांचा असतो सपोर्ट. म्हणजे आईवडिलांची इस्टेट असते.
हो -
असं. पण नुसती तो श्रीमंती नाही महत्वाची ना. हम्. तुम्ही मुलाचे गुण बघा म्हणा नाही का मुलाचे गुण बघितले पाहिजे मुलाचे आईवडील कशे हे कुटुंब कस आहे. ते बघा ना? नुसती श्रीमंती आयशो -आराम बघायचं आणि काय उपयोग?
हो आजकाल ते पण एक झालंय बरं का पण मुलांपेक्षा ना मुली जास्त शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पण अपेक्षा त्या बाब अपेक्षा वाढलंय चांगला शिकलेला पाहिजे हे पाहिजे ते पण एक होऊन जात त्यांच्यामुळे अशी एक तफावत निर्माण झाली.
बरोबर आहे बरोबर आहे.
हम
फोन फोन वाजतो आता, हम्म, हम्म हम्म हम्म फोन वाजतोय की.
हा.
काय आता मुलांनी ना कसे मुलींनीच समजून घ्यायला पाहिजे मेन
हा हा.
मुलींच्या आई वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे.
बरोबर आहे.
नाही का.
होईल त्यातूनही काहीतरी निल
हा नाही करायलाच पाहिजे ते खरं, पण ते काय आता. मेन म्हणजे मुलींवर असत ते आजकाल कारण आता कसं आहे मुलांची हे ना एक मिनिट ह एक मिनिट. मुलींच्या आईवडिलांनी जर समजून घेतलं ना तरच म्हणजे काहीतरी, होऊ शकत नाही का, पण आजकाल काय होऊन गेलं मुलीच्या आई वडीलच जास्त अपेक्षा करतात त्याच्यामुळे काय मुली पण अपेक्षा करतात. आणि मुलांचे इकडे वय वाढतंय.
हो.
मुलांचे कस वय वाढताय म्हणजे अक्षरशः तीस. तिसीचे मुलं होऊन जातात.
हाव,
हम्म तरी लग्न होत नाही त्यांचं असं हम्म खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या याला आजच्या याच्यामध्येध्ये आणि प्रत्येकालाच गव्हर्नमेंट सर्वंट नाही ना
नाही ना.
प्रत्येकाला स कस काय गव्हर्नमेंट सर्व्हंट मिळेल. असं आहे ना आता गव्हर्मेंट सर्विस नोकऱ्या पण पुढे राहिलेल्या आजकाल.
नाही राहिलेलं तेच तर.
मग नाही का आता गव्हर्मेंटमध्ये सुद्धा आता तुमच काहीच नाही ना पेन्शन वगैरे काही नाही मग कसल्या सर्व्हिस काय काही नाही आता राहिला.
नाही आता ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहे आता ते पण गव्हर्नमेंटच. हो.
हम्म तेच. काय हरकत नाही आता असं मुलीच्या आईवडलांनी तोडा पुढाकार घेतला तरच सगळं काही होऊ शकतं. त मुलांचे. बरेच मुलं अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते ना तीस पस्तीस वयाचे होऊन गेलेले.
हा.
काही काही तर अक्षरशः खूप म्हणजे.
हो खर खरंय खरंय.
कोन कॉल करते काय माहिती बहुतेक ते फोन अ फ्रेंड मधूनच कॉल येतोय का माहिती बहुतेक. ते आता सगळेच करताय फोन नाही आपले झाले का तुमचे? पण दहा मिनिटं तर करा नाहीतर उगीच नको झा झालेय का?
हो झाले.
बरं बरं ओके ओके.
हो.
करूयानंतर.